हॅलो.
हा बोल.
अरे! काटलं अप्लिकेशन ह्यो?
वे काय पाहिजे? काय पाहिजेलंय मग तुला?
अरे! काय मला वेगळंच वाटलं. नाही काय वेगळं असेल का चांगलं असेल कॉल दिसायला. हे काय... किरकोळ आहे एकदम.
नाही. कायच करण्याचचं.
हम्म. बरं आता काय बोलूया सांग?
काय नाही.. कायं आपण बोलू.
हा तू बोल.
झोपले मी. उठलं आता.
हल... कायं कामा आहेत का नाही तुला?
काय करू... मगाशी उठलेलो. चहा चपाती खालो आणि झोपलो.
क्वालिटी माणूस. तुमचं दुकान हाय न्हवं?
अछ बी..
लक्ष्मी. काय बोलायचा मोठा प्रश्न आहे? चांगला विषय का गरगरीत.. लांबड लागाल असा.
लांबड लागेल.
काय तर लांबड लावायला पाहिजे. आता कॉल केलाय म्हंटल्यावर. आईला नको तवा.. आपण बडबडत बसतोय फालतू काहीतरी किरकोळ सांगत. कामाच्या वक्ताला विषयं आठवत नाही. हे जांभल्या देऊ नको. मला बी जांभल्या येतत इकडे.
रोकलाय काय करू?
त्याच्यामध्ये एक होतं की... विषय कुठला काढायचा म्हण... फिरायचा ते असा होता. फिरायला कुठे गेल्यास... हा हे विषय लाव. म्हटल लागणार काय.
कुठ फिरायला गेलेलो... काल फिरायला गेलतो. तुमही-
का? आई गं मोठा प्रश्न आहे की.
अ..
का... फिरायला जाऊ हा प्रश्न मोठा आहे की लयं... का काच आन्सर नसतेय. कुठ.. कवा.. कसं.. ते सांग चालतंय. काचं आनसर कस काय म्हणता येईल.
काल फिरायला गेलतो मी काल असं म्हंटलो.
कालं वी... काल कुठं गेलतीस.. जरा मोठयानं बोल की...
चं कागलला गेलतो काल.
हम्म... हम्.. कागल काय विषय.. काय विषय..
काय मिनि गोवा
अरे
ह.
लय बोंबलत फिरत असतेस तू गाव गल्ली....
एवढं काय..
चांगला चांगला आहे म्हण... पुण्याला जाणार आहे म्हण... त्याच्या आधी घे बोंबलत फिरून इथं.
इथं पण फिरायचं... इथं पण फिरायचं.. तिथं पण फिरायचं. इथं पण फिरायचं
लावायचा आणि सुटायच हानी बाहेर
नाही बाबा
मग गुलाल लावून
इथं कुठं फिरायच प्रश्न आहे
हिकडं पुण्यात काय काय हाय फिरण्यासारखं.
तिथं गाडी पण नस नसणार माझ्याकडं
ह ह ह. गाडी पण नसणार ना तिकडे गेल्यावर तिकडे कोण क कोणतं तिथ हुडकायच कोन तर चांगली पोरगी गाडी जिच्याकडे असेल तिची अशी
हम्म तेच करायला पाहिजे.
हा. म्हणजे असं बाबा तुमच एकट असून पोरीपोरी हडकून म्हणजे असं तुमच अस लई असतय नई की मला बोलली आता तिला गाडीवर घेणार नाही असं असतय की नाही.
नाही नसते.
म्हणजे तसं नाही असं काय तर बाबा जरा बोललं की जरा वाकड्यात गेले जरा काय बोललं की नाही लगेच फुगून बस त्यात रुसून बसत्यात कामाला पडत नाहीत आईन टायमाला पलटी मारायचं.
ते ए एसी तली हुतीत बर तशी डि के टी तली आमची जुन्यातली ती त्यांना काय पण बोला कुठं पण बोला काय फरक पडत नाही.
अरे ते एकदम जास्त बॉन्ड आहे ना तुमचा आता दोन वर्षातला काय बॉन्ड असणार तुमचा असं पण आहे ना.
नाही ईथली आहेत तशी. नाही खरं एवढं पण नाही एका पोरगी बरोबर भांडण झालतीत माझी मोठी
मोठी तुझी भांडणं झालतीत आई ग म्हणजे मारामारी खून खराबा
हॅड नाही. त्यानंतर पण ठिकच झाल एवढे काय विषय नसतोय.
आमचे भांडणं
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
एक सेकंड थांब ह्याला म्यूटचा ऑप्शन नाही आहे फक्त दोन मिनट थांब दोन मिनिटं. हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो.
माइक चेक हा आल्या. अ ह्याला का होल्ड बिल्ड का ऑप्शन नाही आहे की. आयला मग तो आता त्याला आण काय काय ऐकू आल.
नाही. येत नाही येत नाही दुसऱ्यांचा कॉल उचलल्यावर काय ऐकू जात नाही.
हा अशी हाय मग तुझ आता काय अणि ही लडतर आली म्हणायची एक्श्ट्रा
तुझ्या लडतरीच आहेत पूर्ण आयुष्याच्या.
आयुष्याची लडतर लागल्या म्हणून
नाहीतरी काय.
हम्म.
कंटाळाला मला बेकारले बोलचा.
जाकी हिंडायल तू पण कुठ तर
कुठे इंडा जाऊ इथं वाचतू काय वेग सगळं स्वच्छ करून घेतोय खालंच सगंळयाने निम्म स्वच्छ करून घेतलंय गाण तेवढं सगळं आता हे नंतर इथं किती पाणी मारून जेवढं स्वच्छ करशील तेवढा आ धु आणि परत घाल माही घाल ते म्हणलं आणि पुढं म्हणजे स्वचछच केेळलेले नाही आता कसा वाजव दोन्ही कंडे
असस दे
हम तू वरचा आणि फारशा उसाय सगळ्या अरे दुपारी निवत पाणी मारणार आणि जसं पाणी वाळतंय तसं वाळू देणार ते वाळल्यानंतर म नसत कापड फिरणार झालं अशुभसथिती
ह
क्वालिटी क्वालिटी करायच काम कारण तू जेवढं परसे पुोरशील का तेवढ घ करत ते लोक येऊन जात कलरवाल्या न भरत गोान एक लढत ह
मी आमही तिसऱ्या मजल्यावर मी कलर केलतो माहिित काय
हा
हा
हा चांगला आहे की कुठला कुठल्या कुठली बेंती के तस
दोन्ही खोल्या
एकटीने केल्याच
मी आणि मम्मी केलो
हो काय तुमचं काय दुकानात आहे त्या म तुम्हाला चालतेय घरचाच कलर असतोय हो ना
वे घेतल कलर बलर रोलर घेतलो आणि रोलर न मारलो
रोलर न होते तुमचं मला करायचे व्यवस्थित कलर आपला आपल्याला
तो वरची ज्या खोल्या आहेत कि नाही
हा
त्या आतल्या व्यवस्थित आहेत आणि पुढचा हॉल आहे त म्हणजे त्याला काय म्हणतात ते काय म्हणतात त्याला वॉलपट्टी करतात काही
हा वलपुट्टी करतात
त्याला ओलपुट्टी नाही आहे आतल्या दोन खोल्यांना हाय तो उदय तरी चांगला आहे एवढा काय विषय नसतो
नाही मग आपल्याला आपण केल्यावर ते हात बी उत का त्याच्यावर म्हणजे असं पट विट उत काय
हा जरा दिसते ग
म्हणजे घरचं गेलं ते ओळखते का
वेळ वेळ जरा ओळखणार की
हा अ कीर यार हयची तुस काय
हा तथच
ओके ओके म्ह डिस्प्ले बनवायला पाहिजे डिस्प्ले बनवून झालाय मला कान तापा ला आलाय माझ्या फोन कानाला
होवा हा मग कर तू पण तिथली
हे काम करते कि वैस ह काम करते एकता एक बासष्ट बॉक्स बासष्ट का पासष्ट बॉक्स उतरून घेतले ते फर्शच एक बॉक्स अठ्ठावीस किलोचा आहे
हम्म हम्म
उतरून घलो कारण ती माणसं पण कोण नव्हतीत आणि आमचा माणूस टांग मारून गेला आईन टायमाला. आणि भर दुपारला टाईम हो. त्या मग माणसं लावायला माणसं पण करून होती माणस गेलीती जेवायला त्यांची फर्श उतरणार.
हम्म हम् हम्
आणि आमच्यात कोण नाहीत. मग आमच्या बांधकामावर काय, ते दोन माणसं पण गेलती कामाला. उद्या दोन बायका आणि आई, त्यांना काय सांगायचं कामाला मी एकटाच केलतो काम सगळ.
सगळे मिळून काम करायचं काय,
ये नाही आईला कुठं कामाला लावतीस खुळी आहेस काय.
ठीक आहे, ठीक आहे क्या बोले आप.
कसा विषय आहे, काय काम करत्यास.
हा.. मी कलरचा बॉक्स आणायचा असतोय, कधी कधी आम्हीच जातोय.
हा हा हा हा. तू इकडं, असं एकदम म्हणजे शांत आहेस म्हणजे असं, तोंडावर कोण बघितला की, म्हणार बी नाही तू एवढं बडबडत्यास.
हा फक्त मीट्रडा आहे, रे मग फक्त जरा माझी माझी मित्र मैत्रिणी असत्यात, ज्यांची अशी व्हाईब मॅच होत्या. आणि माझी माझी जे लोक आहेत, त्यांच्याशी जेवढं बोलतोय मी.
हा मग
चांगलाय चांगलाय.
हम्म.
तवा पण आमच्या आई बाबां संग जास्त बोलन म्हणजे आता मी कसं निवांत बसलोय काकीसोबत म्हण. काकांसोबत म्हण निवांत बडबडू शकतोय, अर्धा तास बडबडू शकतोय मी.
हम्म हम्म हम्म
तसा तो नाही, हा हाय हॅलो.
हा हा हा मी तस सगळ्यांशी बोलत नाही.
का,
सगळ्यांशी बोलत नाही. मी तसं बरोबरच हाय की,
हम्म.. अगं नाही तू कस आहे, तू पहिल्यापासून शांत आहेस गं.
हा होय मग.
आ.. तसं मी नेहमी पहिल्यापासून आगाव आहे. लई
मी लहानपणी आगाव होत
हम मग हे मग असं कसं मी तुमच्या मम्मीला पहिल्यापासून बघतोयना तुमची मम्मी मला पहिल्यापासून ओळख त्या बारक असल्यापासन. मग मी कसा आहे. तुमच्या मम्मी ला माहिताय त्यामुळं चालतंय माझं काय नसतय असं.
हम्म.
हे कसाय. आमच्या बिझनेसमध्ये म्हणजे, आमच्या हेच्यामध्ये बोलणं मेन आहे. तुम्ही कसं बोलतायस समोरच्या सोबत ते जास्त इम्पॉर्टंट असते. तुम्ही शांत राहियला. तर तुम्हाला मग चार जण गुंडाळून जात्यात बरोबर वकिली. वकिली तुम्ही, किती गोड बोलतायसा, आणि कोणाला किती गोड बोलून कशी मारतायसा तिची, ते इम्पॉर्टंट असते.
हम्म.. ते फोन कट करा, आणि परत लाव.
तेच मग सांगणार होतो, तुला मी दहा मिनटात तीस सेकंद झाली असतील. अकरा मिनिटं दहा सेकंद झाले.
बारा मिनिट झाल्यावर ऑप, ऑप डिस्कनेक्ट होत एक खरा दहा मिनिटच बोलायचं आहे कट करून परत लाव
बरोबर लावत थांब